हॅलो! हा.
हा काय नमस्ते! काय म्हणताात तुम्ही कसे आहात.
म चांगलं होत.
हा बस बस चाललंय ठीक चाललंय. काय म्हणताय तुम्ही बाकी कसं म्हणजे तुमच्या इथे कसं वातावरण आहे आता.
आता तो काहीच वातावरण म्हणजे थंड वातावरण.
हा हा तेच आमच्या इथे पण खूप- खूप भरपूर पाऊस चाललाय आमच्या इथे एकदम छान म्हणजे, अ थंड वातावरण झालंय आणि पाऊस कसा आपल्याला पाहिजेच ना थोडस पाहण्यासाठी. ह कारण की बरेचसे आता म्हणजे बरेचसे जे शहर आहेत तिथे आ घोषणा चालू व्हायला लागलता मे मध्ये. की आता तुम्हाला पाणीच नाही मिळणार आहे, बिकॉज आता सगळीकडे पाण्याची कमतरता झाली हे वगैरे वगैरे नाही का! म्हणे पाण्या चे टाइमिंग लावले होते लोक नाही पिण्याचं पाणी एवढाच वेळ देणार वगैरे वगैरे त्यामुळे खूप लोकांना म्हणजे गैरोय व्हायला लागली होती लोकांची. पण आता म्हणजे, पाऊस भरपूर पडतोय त्यामुळे आता अशी म्हणजे आपल्याला एक आशा असती ना की बा पाण्यात प्रॉब्लेम आपले सॉल्व होतील असं,
हा हा हे तर आहेच.
हो हो तर आता ना म्हणजे आमच्या इथे तेच, काही चाल होत, आता मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्यात. तर सारखं काही ना काहीतरी पाठवत असतात म्हणजे मोबाईल वर वगैरे, काश ते चालू असतं मोबाईलचा युज पण खूप झाला आता आजकाल शाळेच्या ह्याच्यामध्ये. वगैरे आणि पैसे भरायला किंवा ह्याला आता मी बाहेर गेलो होते जस्ट तर लगेच पैसे भरले तिथे, तर ते कुठल्या तरी वेगळ्याच नंबरवर गेले. मग ते बरा्याच वेळ नाही का त्यांचं चाललं होत की हा कुठल्या नंबर गेले काय गेले. कुठे गेलाच कोण, म्हणजे लोक आता आजकाल इंटरनेट बँकिंगच एवढं म्हणजे फ्रॉड सुरु झालंय ना तर त्याची काही सांगायची सोय नाही म्हणे जेवी आपली टक्नॉलॉजी पुढे गेले ना तेवढी नुकसान पण खूप झालेत आपल्याला असं,
म्हणजे म्हणजे हे ऍप पण बनवून घेतात तर ईमेल पाठवतात मग ओ टी पी मागतात हे पण चाललं यात.
चाललंय खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचं चालू आहे आता सध्या म्हणजे हनी काय केलं. स्कॅम करायचं हो आजकाल हनी वेगवेगळं केलेलं आहे म्हणजे काय करतात ते ऍपमधन तर पैसे घेतात. ठीक आहे आता जे आता आपले जे फूडचे ऍप असतील किंवा नाही का मोबाईलचे ह्या बकिंगप अस ह्याच्यातन पैसे काढून घेतात आपल्याकडन तर त्यांनी काय केलं आता की अ आमच्या इथे एक झालं ग एक काहीतरी आमचे नातेवाईकच होते म्हणजे असे शेजारी होते तर त्यांच्याबरोबर क जास्त ून हे लोक कोणाला टार्गेट करत माहि का म्हणजे लहान मुलं असतील म्हणजे लहान जे आपले नाही का त्यांना टार्गेट करतात किंवा खूप म्हातारे असतील तर त्यांना पण टार्गेट करतात तर आमच्या इथे आता खूप मोठं म्हणजे एक किस्सा झाला होता त्याच्यामध्ये काय झालं आजी आजोबा म्हणून राहत होते तर त्या लोकांनी काय केलं कोणजे जे फसवणारे असतात त्यांनी बरोबर त्यांचं निरीक्षण केलं की अरे हे एकटेच राहतात ते नाही का ह्यांच्याकडे कोुणी जास्त येत नाही जात नाही वगैरे नाही काम जास्त त्यांना फायदा घेतात ना मग त्यांनी कोणी बघितलं असेल की बाबा इिथे कोणी येत नाही जात नाही मग त्यांनी काय केलं त्यांचे नंबर काढले कुठून आणि त्यांना फोन लावला त्यांना म्हणे तुमच्याकडन असं असं म्हणे एक हे झालं होतं तर त्या फ्रॉड साठी तुमच म्हणे तुमचे तुमचं नाव आलंय म्हणे तिथे तुमच तुम्ही हे म्हणे तुम्ही आरोपी आहे तर तुम्हाला आता कधी पण कैद होऊ शकती म्हणे नाही का असं तर तुम्हाला जर वाचायचं त्याच्यात तुमचं नाव जर काढयचं असेल तर आम्हा पैसे द्या असं म्हणजे ब्लॅकमेलिंग त्यांनी सुरु केली मग ते म्हणे की नाही नाही आम्ही काही नाही केलेले वगैरे वगैर ते म्हणे नाही तुमची सोून येते मग त्यांनी काय केलं त्यांच्या परवारण माहिती काढली तुमची एक मुलगी तर तुमचा एक मुलगा इथे राहतो एक मुलगा इथे राहतो आम्ही तिकडे जाऊन तुमच्या मुलांना नाही काही पण करू आम्ही त्यांना मारू वगैरे नाही का असं त्यांना ब्लॅ मिंग सु केली आणि हे करून त्यांनी काय के खूप म्हणजे त्यांच्याकडनं पैसा बळकवला त्यांनी खूप बळकवला आणि म्हणजे असे जेम तेम एक नाही दोन नाही त्यांनी एकोणीस लाख रुपये त्यां बळवले आणि हो आणि ते एवढे म्हणजे घाबरले त्यांनी आणि सांगायची पण त्यांना हिंमत नाही कारण की त्यांना काय वाटायचं की सांगितलं की आमच्या मुलांना काहीतरी करतील वगैरे नाही का असं् आणि हे करून मग त्यांनी खूप वेळानी कुठेतरी गावाला वगैरेले तिे मुलां पण तिकडे घेऊन आणि नंतर मग फोन वरण त्यांनी त्यांना सांगितलं की आमच्या बरोबर असं अस झालं म्हणजे बघा ना म्हणजे म्हातारा म्हातारी बघून त्यांनी किती त्यांनी मग आ मुलां डोक्यावरच हात लावलाणओ तुमहीमला सगायला पाहिजे होत किंवा कायमही तुमच्यासाठी आम्ही तेव्हा पोलिसांना केलं असतं किंवा कोणावरती असा भरोसा ठेवू नका म्हणजे असं त्यांनी मग त्यांना शिकवलं म्हणजे जागरूक केलं पण केवढं मोठं नुकसान झालं असस
ते तर हा नुकसान तो होऊन म्हणजे होऊन जाच जात ते
आणि हे तुम्ही बघताना दर दुसऱ्या घरामध्ये चालू आहे दुस्या घरा म्हणजे इंरनेट बँकंग जे फ्रॉड आहेत ना
आता तो टीव्ही मोबाईलमध्ये हा टीव्ही मोबाईलमध्ये पण सांगतात किओ टी येते काही इईमेल येतात ते खोलू नका ओपन करू नका हा
पाठवतात मला की आपण फक्त कॅश थ्रू सगळी गोष्टी करायचो कॅशिवाय आपल्याकडे तिसरा पर्याय नव्हता तर मग त्याच्यामध्ये कसं असायचं की आपला माहि असयचं की आपण दहाच रुपये देतोय म्हणजे आणि आपल्या हात देतोय मग कधी कध असं वाटतं ना की ते पण बरवतं ना
हो हो
हा आता आणि आता माझ्या सोबत प्र असेच झालं म्हणजे एकका दिवशी असं मला नाही का कॅशबॅक म्हण तुम्हाला कॅशबॅक मिळेल तुम्हाला कॅशबॅक मिळेल असं करून मला फोन येत होते त्यावेळी म्हणजे एक दहा वर्ष झाले हो दहा वर्ष झाले ह्या गोष्टी पण त्या वेळेला कस आपल्याला एवढी समज नव्हत. ग तेव्हा इंटरनेट बँकिंगचं एवढं नव्हत म्हणजे अगदी नवीन नवीन सुरू झालं होतं. तर ते म्हणे नाही तुम्हाला कॅशबॅक मिळेल कॅशबॅक मिळेल म्हणून त्यांनी मला फोन केला. आणि फोन करून त्यांनी माझ्याकडन सगळी माहिती. ती घ्यायलारवात केली क ओ टी द आहे द मी पण ते असे हॅलुसिनेट करताती तुमचंडोकं फिरून टकतात. की बाबा ह्या व्यक्तीने आपल्याला सगळं शेअर करावं. आणि त्या व्यक्तीला मी सगळं सांगून टाकलं की माझं हे असं नाही का ओटीपी दिला हे दिला. आणि एक. पॉंट जेव्हा माझे पैसे जेव्हा कट व्हायला लागले ना तेव्हा मला रिअलाईज झालं की मी काहीतरी खूप म्हणजे चकी केलं आहे आणि मी इमिजिएटली फोन वगैरे म्हणजे बंद केला. आणि नंतर भेटल खूपच पैसे पन्नास हजार रुपये माझे गेले होते तोपर्यंत. मग त्यानंतर मग मी काय केलं मग थोडस स्वतःला हे करून आम्ही पटकन माझ मम्मीने म्हटली की नाही आपण. जाऊ लगेच कोर्टात व ह्याच्यात जाऊ पोलिसांकडे वगैरे जाऊ न का असं पोलिसांडे गेलो. मग त्यांनी इमितीिककडे सायबर सेल असतात ते आपल्याला सांगतात म्हणजे की तुम्ही असं नका करू किंवा त्यांनीता जागरकता जास्त. आता वाढवली सायबर सेलवाल्यांनी पण त्यांच्याकडे गेलो ना आम्ही त्यांनी इमिजटलीनी्रॅ. केलं कुठे पैसा गेला कसा गेला कुठल्या खात्यातन गेला कसं. आणि त्यांनी मला निम्मे पैसे मिळून दिले म्हणजे कमीत कमी मला निम्मे तरी मिळाले त्यावेेळेला पण आता तर. खूप फास्ट झालंय आता तुम्ही दिलेय ट्रान्सफर झाले की जट कि नाही गायब सगळं.
हो. पैसे कुठे गेले आणि पैसे कुठे आले अस असतात त.
नाही कळत नाही आपल्याला त्यामुळे नाही इंटरनेट बँकिंगच थोडस आपल्याला सामने जरी करलं म्हण त्यामध्ये. फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत त्यामुळे फायदे कसे क पट. कुठलेहीवे तुम्ही एका मिनटमध्ये ट्रान्सफर करू शता हायदा झाला पण मग तुम्. तेवढे सतर्क पाहिजे ते करताना नाही का तुम्हाला माहिती.
हो हो हो.
ह कॅश ट्रान्झॅक्शन पण चांगले वाटतात तो पण आता आजकाल कॅश कस झालाय. पूर् डमनिटाझेशनंतर सगळ त्यांनी्ॅ.
हो हो. हो हो.
आता पण मुलांच्या ह्याच्यामध्ये अ म्हणजे कसं. कि आणि तिकडे म्हणे कुठेतरी असा एक ग्रुपच म्हे त्यांची टोळीच असते. ते वेगवेगळे नंबर घेतात नंबर फिरवतात पैसा बरोबर त्यातन काढून घेतात. एप्लिकेशन मधनं. आणि छोट्या-छोट्या ह्या गोष्टीं खूप फ्रॉड खूप फ्रॉड मेसेज वा. ल कि हा तुम्ही ह्याच्यावर क्लिक करा तुम्हाला एवढे पैसे मिळतील. असं म्हणजे भरपूर झालंय आता हे. थोडस आता जेवढं आपलं वेळेस जशी. पुढे चालली त आपल्या मुलांना पण आपल्याला खूप जास्त सांगवलं आता ए आय वरन काय काय काढतात बघ. ए आईवरन. फोटो काढात हे काढतात पण म ते एका दृष्टीने चगलं नाहीय तुम्ही तुमची आयडेंटी लोकां सांगताय तुम्ही तुमच. अ म्हणजे नाही काही इन्फॉर्मेशन लोकांना देतय तर ते पण चांगलं नाहीय आहेत. तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन बाहेर अशी डिस्क्लोज नाही करायला पाहिजे असं मला वाटतं हो.
हो हो.
अ आणि बाकी तुमच्या इथे असेल आजूबाजूला असं काहीतरी झालेलं असेल तुमच्याकडे पण. म्हणजे तुम्ही बघतच असताल तर थोडस आपल्याला पण जागरूकता वगैरे ठेवली पाहिजे.
हो.
हम्म,
हा, हा,
चला ठीक आहे, आपण परत बोलू छान वाटलं तुमच्याशी शेअर करून सगळ्या गोष्टी. आपण पुन्हा बोलू थँक यू,
हो थँक्यू,